हॅलो
हा याला काय अवात मगाशी काय झालं माहितीय काय तुझा नंबर मी वेगळाच टाकला
पय
आणि फोनच लाग ना ते अ चौऱ्याहत्तर तेच्या जागी बात्तर टाकले
पय
ए फोन लागना मी म्हणालोय हिच्या नंबरला काय झालंय म्हनल म आणि परत बघित स्लो मक लागला ते बात्तर, चौऱ्या तर कळत ना
होय कन्फ्युजन होतय ग
हो म पोरगीला घेऊन येताना शिस्तीत ये बाई
होय होय
हम मग एक्स्टर्नल ऍडमिशन जर टाक ते काय नाही
कशाच बाई हाय हे काय म्हणत्यात तस झालय
आता लक्ष देत बसायचं नाही करायचं टाकायचं तेवढंच तुमच्या तिथं जवळ असल तर एक्स एक्स्टर्नल टाकायचं नुस्त परीक्षा द्यायला जायच गं
जवळ नाही म्हणून तर सगळं पोरांच्या शिक्षणाचं मला कोडं पडलय
होय ते पण आहे खर
मग काय पोरग हाय पण त्यांच पण आता झालं बबल्याच लग्न होवूस तो पर्यंत बबल्याच एकदा लग्न झालं की मग ते त्याला आणावच लागणार हाय ना
होय
तवा आपल्यालाच बघावं लागणार
होय होय किती दिवस राहणार तित तर खर म्हणजे तुमच्या तिकडं म्हणजे गावात तुमच्या हेच नाही वय जवळ नाहीच वय
जवळ नाही ग
हम् म आवगड आहेे बाई
हम्म
इकडच येवून राहायचं म सरळ
तिकडं काय येतेस बाई तिकडचं सगळं सोडून कशी ये
होय काम त्यांची हेत
मग काय शेत हाय एवढं मोठं
होय बघायचं की पुढच्या पुढं जोपर्यंत आहे तोपर्यंत शिकवायचं कितवी पर्यंत आहे मग ते चा
गावात हाय सोडा आमच्या बा दहावी पर्यंत
हा हा तेवढच हाय पर्यंत शिकवायचं आणि पुढं मग बघ जायच दुसरीकड ते जरा एसटीन वगैरे जात्यात की मोठं झाल्याव काय वा त्यात नेसून
मग काय
जरा लहान आहे तोपर्यंत जरा अवघड होत
हं
मास कधी हे लग्न
ता कधी करत्यात काय माहित ठरलंय तर जमवून तर ठेवलं
माझ्या पण चुलत बहिणीच हाय, पुढच्या महिन्यात हाय सख्ख्या चुलत हॅलो
हं बोलकी ऐकाय लागली
माझ्या पण चूलत बहिणीचं आहे की लग्न पुढच्या महिन्यात
तिथंच आहे
नाही मागावलाय अ हेला लांब आहे
होय तु जाणार आहेस जीके
बघू बोलवलं तर जास्त संपर्क नाही ग त्यांचा
होय
हं त्या शिकलेल्या हेत बाई इंजिनीयर अहेत
हं हं
आमच्यात सगळ्यात लहान ती आता लग्न आहे तिझ हं आमच्या तिघींच्यात एकटा भाऊ माझा
ऋषी कोणी पार्टी तु जा पार्टी कराला मी सोमवारी करतो ना पार्टी पोरी हायत बस करत बसलेत पोर आहेत ना दंगा कराय लागल्या
कसला करायल्या
अग बा तास चालूयत की त्यांच दहावीच बारावी
हा हा तास चालू आहेत होय हा हा क्लासला जातं नाही का शाळेत चालूय क्लास ला घातलंय काय शाळेत चालूय म्हटलं
क्लास ला घातलंय क
हा हा हा
हम्म होय होय एकटीला हाय पंधरा हजार दहावी दहावी ला पंधरा हजार आहे
आपल्या वेळेला तीन चार हजार म्हणजे लई वाटच होत
आम्हाला तास कुठं होत बाई
मी गेलतो सोड थोड्या दिवस गेल तर तेजी ते पूर्ण गेल तीत
मला तासच नव्हता
होय तू काय दहावी पर्यंत शि केल्यास नाही कॉलेजला लागतच होते की
होय
पण अकरावीला तेवढा लावलेला त्याच्या पुढं काही नाही मग ते बी थोडेच दिवस लावले
हम् तुझी बारावी झाली ना ग
बारावी च की तिकन शिकायचं म्हटलं तवर राहिलं लगेच
होय
सगळं झालं लगेच राहील
मग काय चल
अता एवढं सात आठ वर्ष तवी आमच्यात तिघी शाळेला गेल्यावर निवांत असतय सोड
हं
बारकीचच होतं जरा सोडायचं आणण्यास टेन्शनत आता जाते
त्यांच्यासंग जाते कि ती पण
त्यांच्या संग कुठं बाई पळते आडवं तिडव रस्त्यावरन सोडायला जायलाच पाहिजे तिला जरा नवीन आहे तोवर नंतरन जात्यात सोड
हम्म
ते मोठी पोरगी आणते तिला व्यवस्थित पर जरा एक एक वेळा लई मंडपणा करते ग ती
बायका तेच
रुसा फुगी लय करतिया तु कुणाच ऐक ऐकत नाही रूसली की
व्हय
होय किती बी वरड मग ऐकतच नाहीती
हम्म हम् हम्
आस्तर तेन पण दिदी एक एकदमच आणते काय?
होय होय एकदमच
बइ सगळं शिवलेल पैसे त्यालाच
हम्म एकदमच आनून ठेवत्या
हा हा
हम्म होय होय एकदमच घेऊन ठेवू त्याला ते
हम्म
ते खोली भरल्या तिच्या क साड्यान कपड्यान
होय मग काय करायचं म्हणजे तिकड बी तस हे होत असल गं दोन हाइत न्हव
हो दोन वर्षनी
म पीकोच आणि हेज असल
हा ब्लाउज हा
ह हा म ग आनमची गे मंचिलकणी
नाही गारमेंटची नाही साधीच आहे पण मोटर बसवल्या
नाही घे म्हणचील का नाही म्हटलं
नको म्हणतेत एवढी मोठी काय करायची
अरे त्याच्यापेक्षा म्हणजे त्याला जरा बिल पण जास्त येतं नई त्यापेक्षा गार्मेंटची परवडत्या
हम्म
आपलं काम पण होतय आणि फास्ट काम होतंय नई गारमेंटच्या हेज्यावर
हो हो त्याच्यावर तर काय थोडं काम करत्या लै करत्या काम ह्याच्यावर
खरं त्याला जरा स्लो होतय गं
ह
आता इथं आ आपल्या इकडं कसं पिशव्या जास्त शिवत्यात
व्हय
मग बायका तीन तीनशे चार चारशे पिशव्या शिवत्यात दिवसाला
मग काय गारमेंटच्या मशनी ह्याच्यावर
होय गारमेंटचे खरंय ते परवडत नाही सोड बै शंभर शिवल्यावर सत्तर ऐंशी रुपये
हम्म
नुसत काट मारायचं आणि मधलं बंद लावायचं
मग काय तुला नंतर फोन करू काय गं एक जनाचा फोन याय लागलाय मला
कट करू नको दहा मिनिट झाल्याशिवाय
व्हय
व्हय
हम्म हम्म हम्
झालं दोन दोनच मिनट दोनच मिनिटं राहिलेत दोन तीन मिनिटं ते असं मधी कट करायचं नसतं
हं हा हा
जरी आवाज पण आला नाही कणी तरी पण चालूच ठेवायच दहा मिनिटं हुस तर म ते ह्याच्यात धरत नाहीत
हं हं हं पोर बग लईत दमवत्यात गं बाई कधी एकदा शाळा चालू होतीयास
ह्यहं ह्यम् असुदे घे आता सुट्टीतच तेवढं हे करणार की
लयच‌ दमवत्यात गं बाई दोन - दोन, तीन - तीन वेळा अंघोळा करत्यात भिजवत्यात कपडे
मग सारखं कपडें धुवायचं उन्हाळ्यात जरा त्रास होतोय ग त्या मग करत्यात आमच्या पण तसच की
त्यात कसं मोटर चालू केलं कणी पाणी येतय गं
हां हं
पाणी आलं कनी बोरला त्या अंघोळा करत्यात पोर छे् होय होय ह ते चैन पडत नाही त्यांना बघितलय की
उन्हानं जरा घाम तेन येते त्यामुळ हे होय करत्यात आमच्या पण करत्यात
तिकडं पाण्याची टंचाई इकड पाण्याची टंचाई नाई काय?
हम् हं हाय की आता पाच दिवसांन काल आलत ब पाणी व्हय चार पा चार दिवस पाणीच नव्हतं‌
हं हंम्म् हम् हं
दिवसान आलय
मग भारी!
ते काय लिकिज बिकिज झालं तर येत नाही मग नाही तर मग एक दिवस अडान येतय जरा उन्हाळ्यात जरा दमवतय नाहीतर नंतर काय पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काय नाही
हम्म
बघितलेस काय नदीचं घाण केवढं दाखवाल्यात मोबाईल ला
होय होय अवघड आहे बाई माणसांचं
होय उड्या बी माराल्यात तेवढी मराल्यात बी
मग काय
काय समजना आता रंकाळ्यातच एक कोण माणूस उडी टाकलाय म्हणून सकाळी आलत मोबाईला
होय
होय एवढं चांगलं खेळायला फिरायला येत्यात तिथं
हम्म
झालं की एक
मग काय
काय न्हवच
मरायला हेचं काय एवढं लय एवढं होय होय
हा हा
इथ आल्यापासून काय पोरीच करत्यात सोड
हा हा करायचं एवढं बसून बसून तर काय
मग काय दिवस बर
बर
ते आपलं करत बसायचं संध्याकाळी पाच-चार वाजता एकदा चहा करून आण त्यात पोरी
हा हा
चहा प्यायचा परत बसायचा सहा वाजेपर्यंत परत साडेपाच ला एकदा येतोय चहा
हा हा
मग परत उटायच
बरं आहे हे म्हणजे दिवसाचच शिवतेय नव दिदी
दिवसा संध्याकाळी संध्याकाळी तरी एक एक वाजेपर्यंत शिव त्या
बाई मी पण शिवतोय सोड यांची नाईट असल्यावर शिवतोय नय तर नय म हं घरात असल्या वर नाही शिवत बस - तस जर नाईट असल की मग जरा लवकर जेऊन तेन होतय नही
होय आणि दिवस पाडे असल्यावर दिवसभर ते कंटाळून येणार आणि आपण अजून खरखर खरखर खरखर
होय झालं की
हं हा हा